हॅलो.
हॅलो.
हा येतोय आवाज. हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय का?
हो हो येतोय खूप हळू येतोय फक्त
मला पण हाळूच येत बहुते इंडियाचा इश्यू होतोय. नेटवर्क तर हो येतोय.
हो.
कशा आहेत.
हो मी मजेत तुम्ही?
मी पण मजेतेत. झालं.
आज काय नवीन मग
नवीन काय नाही नेहमीच जेवण झालं का म्हटलं.
एक मिनिट ह.
ठी
हॅलो.
हॅलो.
हा याचा आता आवाज
हो येतोय माझा येतोय.
हो येतो.
अच्छा.
म्हटलं आज काय नवीन
नवीन काही नाही. नेहमीचच आपलं.
आराम
हम्म बाळाला खाऊ पिऊ घालणं झोपवणं.
ओके.
तुमचं?
ह.
हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा आवाज कट होतोय मध्ये
हो आता येतोय का?
नियत
ह ऍक्च्युली ना एक दुसरा कॉल येऊन गेला. त्याच्यामुळे मग इथे इश्यू आला असेल
हम्
आणि तो डायरेक्ट रिसिव्ह झालेला दुसरा कॉल ह
हम् हम् हं
आजकाल कसं आहे खूप गोष्टीचे राहतात ना आपले माझा बिझनेस आहे ना त्या बिझनेसमुळे मग ते बँकेची नची कॉल चालू राहतात
अच्छा
ओके
हम पाऊस आहे का तिकडे?
हो पाऊस खूप आहे. पावसाची मजा येते. पण आता थोडाच उघडलाय. तुमच्या तिकडे?
इकडे पण चालू आहे. कालपासून भरपूर
च चांगलं म्हणजे पावसाने जरा सगळ्यांना शांती दिली नाही तर गरम गरमी ने याच्यामुळे सगळे परेशान झालेले होते.
हो ना
आणि आता सण येतील. सणाची तयारी होईल. हो
सुरूच होतील.
हा आता आपली आषाढी एकादशी. वारी चालू होने.
हो हो. हो ना, तुम्ही जाता का वारीला कधी?
नाही. इच्छा आहे पण नाही होत माझा. तुम्ही?
मला पण आवडत. पण नाही होणार शक्य अजून मुलं मोठी होईपर्यंत.
सेम आमचा पण तोच विषय जोपर्यंत मुलं मोठे होत नाही. नाही होऊ शकत पण छान वाटतं. आमच्या शेजारी जेव्हा वारी असते ना, त्या शेजारीच्या मंदिरामध्ये ना ते वारी वारकरी जेवढे पण आहेत ना तर त्यां ची ती ना अशी वेगवेगळी त्यांची ती पूर्ण टीम येत असते. त्यांचा तो ग्रुप येतो. तर रात्री जेव्हा ते थांबतात. तर त्या थांबल्यानंतर त्यांच ते चहा-पाणी होत. नंतर त्यांचं ते भजन कीर्तन ते जेव्हा चालतं ना. खूप छान वाटत. ते इव्हन आहे ना ते किती लय पण याच्यामध्ये त्यांच ते जेव्हा भजन करतात त्यांचे ते मृदंग वाजवतात. टाळ वाजवतात आणि त्यांची हो आणि ते जे पावलं त्यांचे तुम्ही पाहिलेलं का जेव्हा ते करतात ते.
हो, बघितलेलं आहे. हरीपाठ वगैरे भजन
हो.
त्याच्यामध्ये पावले छान असता.
हो किती त एकदम तल्लीन होऊन करतात. म्हणजे, त्यांना असं कोणा सांगायची गरज नसते की वन टू थ्री स्टार्ट असं पण म्हणायची गरज नाही ते बरोबर एका लयत त्यांची सुरुवात झालेली असते.
हो ना, ते छान करण. म्हणजे एवढे सगळे लोक असत पण तिथे हम म्हणजे, त्यांना शाळेत कोणी शिस्त लावायला असतात. तसं त्यांना कोणी नाहीये तरी ते सगळे व्यवस्थित करतात.
हो, म्हणजे त्यांची मॅनेजमेंट किती छान असेल. ना म्हणजे मी आम्ही एक तेच पाहत होतो. की सकाळी ते बरोबर उठून त्यांचे सगळ्यांच्या अंगोळीच जे सगळं म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी व्यवस्था असते तस नाही ना. म्हणजे थोडीफार कमी जास्त व्यवस्था असत्या. पण तरी पण त्यांची व्यवस्थित सगळं स्वतःच सकाळचे पूर्ण अ नित्यक्रम आटोपून. बरोबर त्यांच चहा-पाणी झाला की निघताना त्यांच ना हरिपाठण ते चालू होऊन जातो. ते भजन चालू करतात. आणि नंतर जे चालायला सुरुवात करतात हळू हळू हळू त्यांचा चालू होतो दिनक्रम बरोबर,
हो.
आणि जेव्हा ते रस्त्यानी पण जात्यात. तर रस्त्याने जाताना. त्यांच्या असं नाही कि ते रस्त्यात कुठे पण चाललेले आहे. ते बरोबर एका लाईन मध्ये जातय. त्याच्यात छोटे असो मो असो कि किती वृद्ध लोक पण आहेत पण ते सुद्धा न थक चालत
ते एक विशेष आहे आपण असं रिकाम चालो की थोडं चालल्यावर पण थकवा लागत तस वारी सोबत चाल की अजिबात थकत नाही माणूस
हो तेच तर आता आमच्या इकडचे आमचे जे ओळखतले आहेत ना तर त्यांचे म्हणजे त्यांच वय झालेलं आहे तरी पण ते लोक ना वारी आली का त्यांना असं वाटतच नाही का आमचं वय आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जाऊ शकतो तो आम्ही करू शकतो आम्हाला फक्त ओढ असते ती दर्शनाची
तेच ना पांडुरंगाला बघण्याची
हो आमच्या पांडुरंगाला माऊलीला भेटलो आम्ही कि आम्हाला सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल आमच
हम्म छान आहे महाराष्ट्राचा तो एक मोठा सोहळा आहे नाही सार्वजनिक आहेने
हो खूपच छान सोहळा म्हणजे
मग
सगळेच भेदभाव विसरून जातात तिथे काहीच भेद नसतो फक्त त्या हो फक्त त्या माउलीच्या चरणी सगळे एक त्यांची फक्त त्यांची मुलं म्हणून त्यांचे बालकं म्हणून तिथे जातात आणि त्यांचे दर्शन घेत
हम्म
आता मी कालच न्यूज पाहिली चंद्रभागेला म्ह इंद्रायणीला जो पूर आलेला आहे
हम्म
म्हणजे किती म्हले पहिल्यांदा पूर झाला इतका मोठा पूर आलेला
हो ना बऱ्याच वर्षांनंतर तर एवढं जास्त प्रमाणात पाणी आले
हो सगळीकडे पाणी पाणी फक्त पाणीच दिसत मी तो कालच मी एकदम म्हटलं की कधीच तिथे असं ऐकलेलं नाही कि पुरा आला हे झालाय पण ह्यावेेळेस फर्स्ट टाइम असं झालेलं आहे
आज बऊु ते कमी झालं मी बघितलं न्यूजला
हो या मी काल पाहिलेला तू
हम्म उद्या आहे ना प्रस्थान तर आज कमी झालंय म्हणजे जाण्यापुरता रस्ता झालाय
अच्छा म्हणजे ते वारी चारी तेे होन गेलाय असं
हम्म
म्हणजे ते भाविकांकर तर त्यांनी पूर्ण वाट मोकळी करून दिली असेल
दिली माऊ माऊलींचच घेते सुरवात
हो आता माझी मुलं येणार आहे तर त्यांना नको काही कष्ट आणि त्याच्या आधी गरमीच म्हणजे इतके दिवस बघा ना कि गरम होत होत तर आता याच्या करून टाक वातावरण एकदम शांत थंड झालंय सगळीकडे हिरवळ राहीन जेव्हा ते चालतील पाण्याची कमतरता कुठे जाणवणार नाही
नाही एकदम प्रसन्न वातावरण असेल स्वच्छ रस्ते स्वच्छ झाले पावसाने सगळं
हो सगळे धोन काढले प
हम्म
किथ त्या त्याची पण हे अस ते ना त्याच्यामध्ये विचार करण्याच देवाचं पण सगळी तयारी करून देणे म्हणजे आपल्याकडे कधी पाहून येणार तर आपण कशी तयारी करतो तशी त्यांनी पण तयारी करून दिली
करून ठेव
त्याला काळजीच असतं सगळे
तेच ना म्हणजे काय शुद्ध अंतकारणाने गेला ना की तो बरोबर करून घेतो सगळं
बरोबर आहे जाणारी तशीच असते का किती जणांना म्हणजे अ म्हणजे सम पण त्या कोणाची तब्येत खराब होत नाही ना कोणाला तर पाऊस पाऊस जरी असला त्याच्यात भिजतात लोक काहीत अन्वाने पायाने जचालतात ते त्यांच्या पायामध्ये कधी असत का क त्रास झाला म्हण पाना फोड आले असं झा कधी कुठे जाण होतं ते किती हसत मुखाने सगळ जातात नाहीतर आपण असं थोडस चालो तरी आपले पाय अरे नाही माझ्या पायला हे लागलंझ पा पायरत खडे रोतले
तेच ना आणि लाखो लोक असतात पण एक पण उपाशी नाही राहत ना प्रत्येकाला अन्न मिळतं पाणी मिळतं स मि
हो हो त्यालाच सगळी ग्र काळजी
त्याने सगळं मॅनेजमेंट करून ठेवले
हो मॅनेजमेंट गुरु म्हणूनच तिथे
ह किती पण येऊ देत सगळ्यांना खायला मिळणार
हो सगळे सुखे सम बरेच सम पूर्ण मन त्यांचं समाधान होईन समाधानी मनाने ते परत पा पावली जातील की असं त्यांची पूर्ण तयारी केलेली असते
हो आपलं पण कधी योग आला तर जाऊ नक्की
हो ते तर खरंच आहे योग यावास आपला पण आपणही करू
होा ना म आल्या आयुष्यामध्ये एकदा तरी वारी करावी नाही का तो अनुभव एक वेगळाच असतो
हो खरंच म्हणजे जेव्हा पाहते ना त्यांना खरच वाटतं खरंच आपणही करायचीच आहे
हम्म आमच्याकडे पण इ तु जवळ ना आता नाही त्र्यंबकेश्वरचे जे जातात पंडा वगैरे ते आमचर हा तर ते अस जातात मग ते बघितलं का मलाही तेव्हा खूप वाटतं की आपण पण जायला पाहिजे पण नाही शक्य आता घरी
नाही घरात आपल्या मुलंं ते असल्यावर नाही जमत थोडस फ्री झालं का करू शकत किंवा घरात कोणी सांभाळून घेणार तेव्हा होतही शक्य आणि मूल लहान असल्यावर तर अजून होत नाही
घरात न कोणी जात का मग
नाही नाही आमच्या इथे जात पहिले माझी आजी ते होते ना तेव्हा त्यांच्या म्हणजे म्हणजे आमचे गुरु होते ते होते भजनी मंडळच होते त्यांच स्त तिेच भजन करायचे ना त्याच्यामुळे आम्ही त्यांचं सगळं पाहिलेलं ऐकलेलं
अछ्या
चला आपला टाइम झालाय ओके कव कर बोल
हम्म